हा बोला काय चालू आहे.
काही नाही बा झाल का चहा पाणी
हो तुमचं झालं की नाही. हा ओके.
हम्म.
काय बाकी बाकीचे झाले काम
काय नाही बा हव झालेय झाडझुड केली आता
हो काय?
हम्म. काय म्हणते पाणी पाऊस तिकडे.
पाणी पाऊस काहीच नाही आज ऊन आहे हम्म. तुमच्या इकडे आलं काय?
आमच्या इकडे नाही आज आमच्या इकडे ऊनच आहे आज
हो काय?
हम्म.
मधात दोन दिवस मस्त पाऊस आला होता आता पाऊसच नाही हम्म. झालं की नाही शेती गीती पेरण.
हाव बा झाली. ह् आमच्या इकडे भाजीपालाच असते.
भाजीपाला अस.
भाजीपाला असते आमच्या वावरात हम्म.
बरं बाई मग इन्कम चालू राहते ना मग भाजीपाला असला की
हा ते ठोक पिक नाही घेत जास्त हम्म. काय गेल्या नाही का कुकडे फिरायला आता पाणी पावसायचं चखलदरा चखलदरा इकडे तिकडे.
नाही सध्या कुठच नाही गेल जाऊन आता पाऊ तुम्ही गेलत्या काय?
नाही बा आम्ही खूप दिवसाच गेलो नाही आता चिखलदर्याले
हो का या वेळेेत जाणं मग मस्त पावसाळ्यात मज्जा येते.
हम.
पावसाळ्यात मस्त फिरायसारखं ठिकाण आहे ते
हा.
तिकडे गेल्या नाही का वैष्णवी देवी वगैरे कुठ.
नाही बा आता नाही गेलो जा लागते एखाद्या वेळेस.
हाव ना.
ते गेलतो आम्ही जाऊन आलो.
माहुरले
हम्म.
हा आम्ही नवरात्रात गेलो होत तिकडे
आम्ही गेलो होतो.
बाकी काय म्हणते तुमच्या मुलाची शाळा झाली अशील ना चालू हाव काय.
हम्म
कोणत्या क्लासमध्ये गेला तो आता?
तिसरी हम्म.
हम्म.
काय बाकी काही नाही.
आज काय मेन्यू होता?
आज काही नाही.
कशाची सब्जी बनोलती आज.
आज बनवते आम्ही
हा.
शेवभाजी.
हाव काय.
हम्म आता चा प्रश्न पडेला आहे आता काय बनवा.
हाव हाव आता अखदी नवीन करा मग हव ना
तेच ते भाजी जास्त प्रश्न पडते की काय बनवा वांगे अू शिवाय काहीच नसते.
तेच आहे ना मग. भाजीपाला असत, म्हणजे बाजार असला त्या दिवशी खूप सारा असते नंतर मग काही
काय तेच ते असते द तुम्ही काय बनवलता?
आम्ही वरण भात, वांग्याची भाजी.
हम्म
भाजीचास्त प्रश्न असते माय नीरा काय बनवा आणि काय नाही बनवा.
तेचत आहे.
तुम्ही ते उद्योग चालू केलतानाव्हतो कशाचा केलता तो?
नाही बा कशाचच नाही आता चालू
हाव काय.
हम्
नाही ना मागे ते पापड वगैरे ते बचत गटातून आला होता ना.
काहीच नाही बनवलं काहीच नाही केलं आता एकटीच्यान थोडी होते ते. सगळे जण पाहिजेत की नाही.
पूर्ण म्हणजे गटच पाहिजे दहा जणीणचा हम्म.
सर्व जण असले तर होते.
काय म्हटलं?
सर्व जण असले तर होते, एकटी छन थोडी होते.
हा बरोबर आहे, एकट्याने नाही होत, हा सगळ्या जणीच पाहिजे.
हम्म
प बचत गटाला मस्त मस्त हे येतात ना उद्योग काही काही पण आता बाया इंटरेस्टच घेत नाही.
हशी बाया असल्या करताय इंटरेस्ट मल्या
हो
नाहीत का काही बी केल्या जाते
हम्म. बाकीजं
काय नाही वात आ
आपला गटात नाही नाही थांबा ना झाला नाही अजून दहा दहा मिनिट बोलाय लागते ना.
प्रश्न घेऊनच जा पहिले.
हा मग तेच समोर येईल तुम्हालाही आता लक्षात ठेवचा प्रश्न. हम्म
झाले काय तुमचे पहिले टास्क झालेच नाही पूर्ण?
आता अस मी केला तुमच्या अगोदर एक
नाही नाही, ते आधीचे टास्क म्हटलं याच्या आधीचे प्रोफाईल वगैरे प्रोफाईल ट सगळं कं
नाही ते केलं नाही बा, नाही आताता खोरली मी आज
नाही, ते आपण आधीच केलेलं आहे ना त्याच पेमेंट भेटलेलं आहे आपल्याला.
हा, आणि ती मागे आली होती. आता अजून हव ना अजून आहेत. ना ते आता मी करून झाली. ते वाचूनच ना हा तेच चालू आहेत ना. हम्म.
हा ना. बारकी
का ब्लाज वगैरे शध पा लर गिल्ल करत असता काय?
ब्लाऊज चालू एक बा शिवला. नाही पार्लर करायच. आहे ना आता आपल्या इथं कोण चांगलं शिकवते?
हा, हा तुमच्या गावात
हो ना आता ते पाह लागेल.
हम्म.
चांगलं शिकवणारे पाहिजेत, म्हणजे आपल्या म्हणजे लक्षात बसलं पाहिजे व्यवस्थ
हम्म! बाहेर गावल्या तर चालू आहे बारवली थोडी जातो आपण आता.
नाही, बाहेर का आवलं नाही जमत ना.
हम्म! आमच्या इकडे आला होता ते एक त्यांनी पैसे भरा लागत होते.
हा ते पार्लर चाल होत काय?
हम्म.
पण आला होत होते पण त्याच्यात पैसे भरायचे होते ना.
हम्म हल.
किलोनी
सामान मिळत होते त्याच्या
हा ते सगळंच पार्लरचं सामान भेटत होत वाटतत.
हम्म.
पण मग ते असं एवढं चांगले नसतात ना प्रोडक्ट ते हलके असतात.
तेच ो मध्येच होती.
हम्म.
फ्री मध्ये शिकवत होती डिप्लोमा देत होती म्हणजे ते पैसे भरून सामाून घ्या.
हा होा ते तसच होतं मग
हम्म. कॅन्सल झाल मी शेवतो आम्ही घरचेच शेवत असतो.
ओके.
हम्म बा चनग
ह.
आता काही नवीन नवीन आला मस्त काही काही नवीन नवीन डिझाईन
हम्म हम्म.
ड्याल्या आता
आता मस्त निरा डिझाईनच्याच ब्लाउज घालतात ना सगळे. तोच ट्रेंड चालू आहे जास्त ह्. रथ.
ह. लग्नात वगैरे केलेली का कुी
लग्नाला आता नाही एवढ्यात नाही गेलो.
कले लग्न आता
हा आता संपले लग्न. ह दिवाळी नंतर चालू होतील अर्ज.
हा.
हम्म. तुम्ही नाही गेल्या काय?
ह आम्ही गेलोच नाही आमच्या आता लग्नच नाही येत आमच्या इ-
हो काय?
हम्म.
तुमच्या मुलाला लावली नाही का मंग ट्युशन?
चालू आहे ना. हम्म.
हा आता ट्युशन पाहिजेच त्याच्यास जमतच नाही. हम्म.
आता शाळेत एवढं शिकवत नाहीत ना लक्षच तर देत नाही.
नाही पहिल्यासारखं.
पहिल्या सर्वं शिक्षणही नाही रालं आपल्यास जवढस.
पहिले तर ट्युशन लावायचं काम नव्हतं. शाळेतच मस्त शिक.
आता ट्युशनची फी मागे होईल आहे पहिले तर आपल्या वेळेस तर खूप सस्त म्हणजे खूप कमी होती.
ह आता सगळंच महाग
न वाग आहे. पण शाळेतही जसं पाहिजे तस शिकवल नाही जात.
नाही. शाळेची फी किती आहे? शाळेची फी-
आता प्रायव्हेट मध्ये तर सर्व तर फ्री आहे. जिल्हा परिषद मधे एवढं हे नाही. म शिक्षणाचा नि याचा पैशाचा फरकच आहे.
हा ते तर आहेच मग.
हम्म.
कॉन्व्हेंटची फी वाढली ना आता?
हम्म.
हम्म. आता काढत ना काय टूर मग?
बघून पाहू आता.
हम्म. हम् हम
सोबत पाय झा-
हा मस्त सोबत असले खूप सारे जण की, हो. थ बाकी ठीक आहे?
हा बाकी ठीक आहे. करा मग काम. ह मी करेल त्यावेळेस उचलता.